हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग. कसे आहात?
नमस्कार.
कसे आहात तुम्ही?
मी पण मजात मी तुम्हाला सेविंग मनी या विषयवर तुमच्या जवळ डिस् कशन करणार आहे. पैशाची बचत हा. पैशाची बचत या विषयावर थोडी चर्चा करूया, खरंच म्हणजे आजच्या माहागाईच्या काळात पैशाची बचत खूप म
तुमच्याकडं हाय काय? हा. पैशांची बचत म्हणजे आपल्या उत्पन्नातील काही रक्कम भविष्याला बाजून ठेवणे. भविष्याला साठी काढून बाजूला ठेवणे. त्यामुळे अचानक येणाऱ्या खर्चाचा सामना करता येतो आणि भविष्यातील उद्दिष्ट पूर्ण करता येतात.
बराबर आजच्या महागाईच्या काळात पैशा ची बचत खूप महत्त्वाची आहे, कारण आपण किती कमावलो तरी बचत केली नाही तर, भविष्यात अडचण येऊ शकतात. म्हणजे दर महिन्याला माझ्या प आता आपण जॉब करत असाल आपला पगार ये त असेल तर, पगारातून खर्च्या तुन काही रक्कम बाजूला ठेवायच ही पण एक सेव्हिंग मनी हे ना? अ.. हा म्हणजे खूप चांगली सवय आहे म्हणजे अनावश्यक अ.. खर्च टाळतो आणि गरजेच्या वस्तूंची पण खरेदी करायला पाहिजे आपण.
हो ना अगदी बरोबर.
आणि आता बाहेरचे खाणे फॅशनसाठी जास्त खर्च आणि म्हणजे उगाच ऑनलाईन म्हणजे बरी बचत होते.
हो ना अगदी बरोबर हाय. आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक आधार मिळतो आपल्याला एक.
हो.
आणि शिक्षण, घर, वाहन किंवा व्यवसायासाठी आपल्याला एक पैसे तयार करता येतात आणि आर्थिक सुरक्षितता आणि आत्मविश्वास वाढतो आपला पण
हो. आपण शिकायला पाहिजे. शिक्षण घ्या घेतलं पाहिजे म्हणजे, आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपण जॉब करू शकतो. पैसे कमवु शकतो. त्याच्या मासून आपण बचत करू शकतो ते बचत सेविंग मनी आप जर केली ना त्या पैशा मधून आपण अ--तर ते भविष्यासाठी आपल्याना कामाला येते अ.. म्हणजे तसेच वीज पाणी आणि गॅस यांचा योग्य वापर केल्याने पण पैसे वाचतात. लहान- लहान बचतीतून
हो ना. हो ना. अगदी बरोबर हाय.
पैसे बँकेत किंवा इतर सुरक्षित योजना म्हण जे गुंतवूक केले ना म्हणजे कारणे ह महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरज पडल्यास आपल्याला कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागत नाही म्हणजे आ पण जेव्हा सेविंग मनी आपण जर पैसे बचट- बचत करून ठेवले ना तर खरंच कोणा म्हणजे आपल्याला कोणाकडून
का - - हो ना. अगदी बरोबर आहे. बचत कशी करायची म्हणलतर दर महिन्याला उत्पन्नातील ठराविक रक कम आधीच बचतीसाठी आपून बाजूला ठेवायला इथं
बराबर अणि आता - -
आणि अनावश्यक खर्च टाळावा लागतो. त्यांच्यामुळे पणं आपल्याला पैसे बचतं होते.
बराबर.
आणखीन आपल्या खर्चाचं नियोजंन करायंला पाहिजे आपलं बजेट बघून.
खूप सारे फायदे म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी, हे आजार पण म्हणजे आजारापणासाठी म्हणजे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी
स्पष्ट करता येतात.
हो पैसे खूप बचतन करता येतात आपल्याना म्हणजे अगदी बरोबर कारण बचत ही फक्त पैसे साठवणे नाही तर सुरक्षित आणि सुखी भविष्याची तयारी आहे.
तुमचां आवाज येतं नाहीे आहे मला.
हॅलो येतोय का आवाज.
हो येतोय येतोय. आणि बचतिची रक्कम बँक किंवा इतर आपणं सुरक्षित तरं बचतीचमध्ये पणं आपणं जमा करूं शकतो.
बराबर. म्हणजे हे खूप सारे फायदे आहेत सेविंग मनीचे हे बचत क के म्हणजे करायला पाहिजे. आणि खरी बचतं तरं फक्तं पैसे साठवणे नाहीं असतं सुरक्षित पणं आणि सुर सुुखी पणं नसते. कारण आपल्या कुटुंबांतील प्रत्येकाला बचतीचे महत्त्व समजाय म्हणजे समजांयला पाहिजे कारणं लहान लहान पासुन जे मुलांना आप आपणं बचतीची सवय लावली तरं ते भविष्यांत जबांबदार नागरिक पणं बनू शकतांत. कारणं फक्तं हे फक्तं पैसे साठवणे नाहीं कारणं मुलांना बचतीसांठी सवय लागलीचं पाहिजे.
हो ना अगदी बरोबर आहे आणि बजेट बजेट बनवायचं म्हटलं तरं तुमच्यां उत्पन्नानुसार एक कडक मासिकं बजेट तयार करायला पाहिजे आपणं.
बराबर म्हणजे
खर्चाला प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि अनावश्यक खर्च आपणं टाळला पाहिजे त्यांच्यामुळे पणं एक पैशांची बचतं होते आपल्यां.
हो बराबर म्हणजे खूप सारे म्हणजे पणं लहानपणापासून जर मुलांना आप पण जर सवंय लावली कुटुंबांना तरं आपणं बचतं करूं शकतो.
हो अगदी बरोबर आहे. आणि खर्च आपणं लिहून ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला नंतर पणं खर्च कमी करतां येतो.
हो.
जसं की तुम्ही कुठं किंवा किती पैसे खर्च करत आहात यांची नोंद ठेवायला पाहिजे आपणं. म्हणजे यांमुळे फार दुखतं खर्चावर आपल्याला नियंत्रण ठेवता येते नां म्हणून.
आणि ते घोषवाक्य पणं आहे थेंबे थेंबे तळेसाचे म्हणजे ह्यां म्हणीप्रमाणे थोडी थोडी बचूत गुजर करूंन मोठी आर्थिक सुरक्षा म्हणजे सुरक्षिततां खरंच मिळू शकते आपल्यांना.
हो ना अगदी बरोबर आहे. गरज आणि इच्छयातील फरक आपण ओळखांयला पाहिजे किंवा देखा्यासाठी किंवा सवयीनुसार खर्च करणे टाळा किंवा केवळ आवश्यक गोष्टींवरच आपण लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. आणि आपणं गुंतवणूक सुरु करायंला पाहिजे जसं की वाचवलेले पैसे बँकेची बचतं खात्यात ठेवण्यांऐवजी योग्य ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ पी पी एफ किंवा म्युच्युअल फंड किंवा एस आय पी असं त्यामुळें पैशांची वाढ होते अशी गुंतवणूक करायलां पाहिजे.
बराबर.
किंवा आपणं आणीबाणी साठी निधी पणं भविष्यांत उद्भवणाऱ्या खर्चासाठी तीन ते सहा महिन्याच्या खर्चासाठी तरतूद नेहमी वेगळी ठेवावा. त्यामुळे पण एक बचत होते.
अगदीं बरोबर म्हणजे आपण महिन्यातून आपण जे सेव्हिग आ आपल्याकडे येत असेल ना तर त्याच्यातून पण थोडे थोडे पैसे सेव्हिंग करून ठेवले तर खरंच खूप म्हणजे आपल्याना भविष्यामध्ये अडचणीस सांठी कामे येऊं शकतांत. आपण किती कमावले तरी बचतं केली नाहीं तरं भविष्यांत खरंच अडचणी येऊ शकतांत म्हणून आप पणं महिन्यांला थोडी थोडी रक्कम बाजूला ठेवली पाहिजे ह्
हो नां अगदीं बरोबर आहे आणि ठराविक कवा आपणं बाजूला काढून ठेलं तरं तुम्हीं तुमच्यां भविष्यांसांठी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू शकतांत त्यांच्यामुळे पणं बचतं करायला पाहिजे
बरोब हो आणि आता सरकारने तर खूप सारे नियमंस काढले आहेत. अ सेविंग मनी कसं करायचं म्हणजे बचत कशी ठेवायची कुठ ठेवायच म्हणजे खूप सारे ना बँकेमध्ये पण किती सारें
हो ना अगदी बरोबर आहे. सुरक्षितता आणि आपण व्याज म्हणजे घरी पैसे ठेवण्याऐवजी अ बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित राहतात. आणि बँक त्यावर आपल्याला ठराविक व्याज पण मिळतं, त्यामुळे पण आपण पैसे कमवून बचत करू शकतो.
हो. खूप सारे फायदे आहेत
तुम्ही पैशांची बचत कशी करता?
आम्ही अ म्हणजे आता अ खूप सारे अ म्हणजे जे रो आता भ महिन्यांत तून जशी सेव्हिंग येते त्याच्यामध्ये आपण ये रक्कम ठेवून बचत
हो ना अगदी बरोबर आहे.
हां तुम्ही कशी करतात?
आम्ही पण अ फालतू खर्च करत नाहीत अ म्हणजे रोजचा झालेला खर्च लिहून ठेवतो त्याच्यामुळे अ पण बचताशी ब त्याची एक सवय लागून जाते.
हो.
हम्म आणि वाचवलेले पैशे आपण नी आपल्या लेकरांच्या दावाखान्यासाठी किंवा शाळेच्या खर्चसाठी वापरू शकतो.
हम्म.
बचत म्हणजे आपल्याला भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक आहे. म्हणून आपण पैशांची बचत केली पाहिजे.
हम्म.
तुम्ही पण पैशाची बचत करत जावा आम्ही पण करू इतरांना पण आपण प्रेरित करूं.
करा हो
आम्हाला बोलून तुमच्याशी खूप छान वाटलं तुमचा दिवस खूप छान जा
हो तुमच्याही आणि बचत खरच खूप फार महत्त्वाची आहे बचत केली नाही तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम्स होऊ शकतो.
हो ना अगदी बरोबर आहे.
हम्म हो.
खू अंचळ
बराबर आणि अ स्वच्छता आणि ओ आणि म्हणजे आपण जर नीटनटके आणि सेवि्हंग मनी मध्ये आपण लक्ष ठेवलं ना तर आपल्याना हो तर आपल्या आपल्याना म्हणजे अ टाईम पण आपला सुरक्षित जाऊ शकतो आणि टेन्शन पण घेऊ शकत नाही भविष्यासाठी टीप आजच्या युगासाठी हो.
हो ना अगदी बरोबर आहे त्यामुळे पण अ आपण बचत करायला हवी बचत करणं आपल्यासाठी खूप छान आहे. संकट काळामध्ये बचत केलेले पैसे आपल्याला उपयोगी पडतात.
हो आणि खूप म्हणजे खरंच ना खूप उपयोगी पडतात.
हो ना. अगदी बरोबर आहे.
हो. कारण अ आपण जर बचत केली नाही तर आपण जगू पण शकत नाही आणि या युगामध्ये पैशाशिवाय म्हणजे दिवस चालत नाही आ आपल्याना पैसे पैसे पैसे राहिले तर आपलं जीवन जातं. पण असं नाहीये की पैसे खर्चाला पण पाहिजे पण उपयोगी तेवढे पैसे आपण खर्च करायला पाहिजे कारण फालतू खर्च पण टाळायला पाहिजे आणि फालतू खर्च जर केला ना तर आपण सेविंग मनी म्हणजे पैसे पण आपण वाचू शकत नाही. आणि आपल्या आपल्याला जीवनामध्ये आपण पैसे उपयोगीच होणार नाही आपल्याना, जर पैसे राहिले नाही तर आपण जीव जीवन पण कशं कस कसं जाऊ शकत आपलं.
हो ना.
हो. तर जीवन म्हणजे आपलं पैशांन वरच डिपेंड आहे तर आपण शिकायला पण पाहिजे. शिकू तर स्वतःच्या पायावर आपण उभ
उभे राहू हो त्यामुळे तुम्ही पण बचत करत जावा आम्ही पण बचत करू. आपण इतरांना पण बचत करायला सांगू. मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. तुमचा दिवस खूप छान जावो. बाय बाय.
बाय. हो ठीक ये.